पण पहिली तरी मला थोडी बरी वाटत होती आणि आता चार दिवसापूर्वी तो स्टेटस बघितता त्याच्यात अजून बारीक वाटते
अ हो काय.
त्याची ती धावपळ धावपळ वगैरे असेल चालू होता सध्या.
जरा जास्त तिकड पण महिभर पकिंग म्हणजे हे करायचं ते करायचं.
नाही होतच होतच किती नाही म्हटलं तरी.
आणि इकडं आलं की परत इथलं.
जेवत जा चपाती बनवायचा कं कंटाळा आला ना भाकरी बनवली ना एक मस्तपैकी. पोट भरून जात ती लक अगदीच दुर्लक्ष नको करूस जेवणाकडे. मला माहिती आहे एकटा असल्यावर कंटाळा येत मी पण तशीच करायची आधी ह गुजरातला होत ना. शॉर्टकट मारायची खूप प मग नंतर प्रॉब्लेम झालेने हो.
तरी बघ ना आता समजा डबा असत तर आज सकाळी हर्ष सोबत झालं असतं माझा पण स्वयंपाक
तेच ना त्याने मग जास्त त्रास होतो मग आपण कंटाळा करतो काय बनू एकटी मग
ह
सरळ भाकऱ्या बनवत जाव भाकली आपली की बनवली टेन्शन नाही चपाती बनवायच मला तर कंटाळाच येतो. नाहीतर काय?
ते काय माहिती पण ते नुसत ते प्रोडक्ट वगैरे घेऊन सुद्धा आता हे न उ ना ना म्हणून जची. आता थंडी पाऊस चालू झाला ना मग नाचणी बाजरीची करते.
हो ना.
संध्याकाळी या एक टाइम आणि सकाळी कंपल्सरी चपातीच असते.
हां एक टाइम आमची पण संध्याकाळी भा त्या्याची ज्वारीच जास्त आम्ही खातो हे हिवाळ्यामध्ये फक्त बाजरी.
हा आणि संध्याकाळी का होत सगळे घरी असतात. म गरम गरम बरी वाटते टिफिन. ह्याला त्याला चपातीच बरी वाटते
आलंं नाही ते कडक होते ना बऱ्याच वेळाने.
हम्म तेव करेंत.
हम्म.
आता तू मला सांग ज्वारीची आपण भाकरी डायरेक्ट मळून थापून करतो की नाही!
हम्म.
आता ह्यांनी माझ्या मिस्टरांनी तर नवीन डोकं लावलंय आणि तशीच कर तशीच करायला लावतात अगं कशी सांग
लाटायची.
तू नाही ऐक ना गंमत तू हे असं काही करू नकोस मी म्हटलं का माझी रेसिपी ट्राय कर काय करू गरम पाण्यामध्ये ते पीठमळ आणि म्हटलं हा कुठला प्रकार आहे. मला माहित नाही. आणि ती थाप नाही तर मग लाट पण ती एकदम मऊ होते मग तांदळाच्या भाकरी सारखी. आग मला तशी भाकरी बनवायला सांगतो ना!
हो काय!
मी म्हणते शॉर्टकट मारायला बघ. तिकडं लॉन्ग कटच होऊन जात नाहीतर काय पण नाही ट्राय केलं तुला सांगते खरं पण एकदम सॉफ्ट झाली अग मग
हा नाही होते ते तशी मऊ होते एकदम
हा आणि कधी काय होतं माहितीय का हे जे लोक आपल्याला दळून देतात ना त्यांच्याकड पण कधी कधी प्रॉब्लेम होत ना कुठल्या पीठावर दळून
समजा कशावर दळलं ना त्याच्यावर असतं ते डिपेंड
आपलाच दोष बनवायलाच येत नाही किती वर्ष झाली अरे देवा असं होऊन जात आणि असा दोष काढला ना गिरणीवाल्याचा वगैरे हा आता सांग ज्वारीचा पण दोष आहे शेतात त्यांच्या पाणीच नव्हत त
लाजतो म्हणायचं तो मुलग लाजतो
म्हणून ती ज्वारी जास्त फुललीच नाही बोल अग मला हसाव का भाकरी कराव तेच कळत नाही जाम मजा येते. कधी कधी म अजून चिडवायच घे तूच बनव म. अरे म्हणे हे येत असते तर मग काय विचारायलाच नको. काहीच येत नाही ग बनवता अर्ध्या लिटरचा चहा मला नाही ग मला तर इतकं येत नवऱ्याच सांगते अर्धा लिटर मनषा चहाच एक कप तो माणूस चहा बनवतो सांग हे बाबा म्हंटलं नको हे असंच संसार होणार नाही आपला आपण काय अंबानी नाही हो बाजूला एक दिवशी का तुला मी सांगतेय इतकं लग्नाला वर्ष झाले सतरा अठरा एकदाच मी चहा बनवून मागितला होता आणि तो पण असा दिला ना बनवून परत मी चुक कुणीही बोलत नाही मला चहा दे ना बनवून जरा शप्पथ मी म्हटलं हे मुद्दाम केलंस ना हा मी म्हंटलं तू मुद्दाम केलं म्हणे कस आता हे असं केल्यावर मी बघितलंय मग तू मी त्याला परत इन्स्ट्रक्शन देणार नाही ना बनव म्हणून
हम् हम
मी बाहेर चहा पी तो किती सुंदर टेस्टी असतो मी तो ट्राय केला देवा देवा म्हटलं आता ते अमृत तुल्यच स्टॉल बनव घरातच अर्ध लिटरच
पण मग चहा छान झाला असेल ना
अरे एक नंबर पण मग ते झालं त टेस्ट बसली तोंडवर ना आता नाही इच्छा प्यायची
हा
नाही तर काय अशी गंमत येते कधी कधी
मग काय तर आमच्यात तर काय नाही आमच्यात बोललं ना अगं मी सगळं करत तो मला सगळं पार पुरणपोळी सुुद्धा येते पण आम्हाला ब काय कधी खाऊ घातलेलं नाहीय करून
वेळ नसत ना
हा वेळ नसतो ग नाही तर तुझ्या काय मी माझं काय मी हाताने करून खाईल
असं फघत ऐकायचं माझ्या हात ह हे छान माझ्या हातच ते छान पण कधी तर काय खायला भेटत नाही
हा हा
केला असत मी पण आता तेव्हा असे म्हणाल केला असतं मी पण द देता राडा होईल ना पत तुझी चिडचिड होईल
अ अस असे
नाहीन त
हम्म
कसारा करतात ना खूप
जाम पसार आणि ना परत म्हण ते झा हे दे लसलून लस दे कुठून हे अ कर तेव कर अरे देवा म त्याच्यापेक्षा केलेला परवड कापत होत
हो मग सरख आम्हीच म्हणजे आपणच केलेलं बरं पडतं
हम्म हम
तेच नाही फोन ठेवला ना आता मिनटं झाली की मी कट करेन खाऊन पिऊन घे व्यवस्थित तू हे कामाच्या मागे नको लागच नसत कारण आता अकरा काय बारा वाजत आल
हो काय एवढे वाजले
नाही ग अकरा तुझ्या पोटात जायपर्यंत बारा वाजतील ना मग परत जेवणार काय तू ते खाल्लं की मूकमोड होते ना अजून काय बोलतेस
हो काय ग बजेट निवांत हे धुरंधर पिक्चर बघितलंस काय फर्स्ट सेकंड
हो काय सुंदर आहे म देऊळ बंद बघायचं आहे ग
मला पण बघायचं आहे पण क ते आमच्या बायका इथल्या मैत्रिणी म्हणताय जाऊ जाऊ कधी जणी त्यात काय मी
हा जाऊन यायचं त्यांच्या सोबत छान आहे धुरधर केव्हाच बघितलं संस्कारने मला नेटफ्लिक्स वर लावून दिलेला
धरंधर हा आम्ही पार्ट वन थिएटरला बघितला आणि सेकंड पार्ट नेटफ् नेटफ्लिक्सलाच बघितलं नेटफ्लिक्सला नाही हॉटस्टार ला
अच्छा आम्ही घरी नाही टॉकला जात मला ते आवाज आणि हे ते सहणच होत नाही डोक्याला मग तो म्हणतो मी तुला तो जातो आणि मग मला हे करून आणून हा देतो घरी लावून आपल्या स्लो आवाजात बघायचा किती किंचा आता तयारय त्या थिएटरला काय माहिती ते सन होॉटल
नेटफ्लिक्सला हा पण खतरनाक आहे बघ ॲनिमल साय बाई असा आहे तो पण
अनिमल का
हा रणवीर नाय रणवीर कपूरचा नेटफ्लिक नेटफ्लिक्सला आहे जाम खतरनाक आहे तसाच आहे दोर
अच्छा त धुरधर रिअल लव स्टोरीवर आहे ना
हो रियल याच्यावर आहे ना आपलं झालेलं आहे ना ते हम्म मस्त आहे
छान केलं
हम्म तो एक राहिला बाई बघायचा तो रितेश देशमुख मग चालं आहे ना ते छत्रपती काहीतरी
बरोबर मी पण आता फोन ठेवून कायतरी करते थोड्या आजूबाजूच कामता ह्या फोनच्या ना ना मी शाळेत जायची विसरायची आणायला आताहा मे नाकाला लाग साडे सव्वा बाराला
हो पहिला उभार सुटतय ग बा
हा साडे सहा ते पावणे सात ते सव्वा बारा ग
हम् हम हम् हम हम हम हम
अक्काला घेत ते फोन करून काल पण नीट बोलण नाही झालं आज फोन नाही ना केला मी माझ्यावर चिडेलच आात ती एवढी काय कामाला गुंतलीस तुला बोलायला वेळ नसतो आणि मग केला ना फोन राग आला ना तिला बोलत पण ना नीट ऐकतच नव्हते फक्त हम हम्म अशी करेल हो मला तर भेतीीच वाटते तुमची सासूपेक्षा तिची भीती वाटते जा असं सासूला तर महिना महिना करत नाही बिचारी तरी काय बोलत नाही आकाशीन आहे ती दादाला पण ओरडायची तर किती
अक्काशी पंगा नाही घ्यायचा का
अ नाही मनीिषाला पण खूप ओरडायची बापरे ती पण घाबरून पहिलाच फोन करायची सकाळी नऊ वाजता तिचा फिक् टाईम माझा दहा वाजता
हो काय
आता समजा तिकडन तू कॉल करतेस ना मला आ आता माझा बिझी येतोय ना तुला मग दोन मिनिटं तू थांबू शकते ना छ छ लगेच कट आणि घरात पळून जाते म्हणजे आपल्याला लागलाच नाही पाहिजे
अ हा बरोबर घरात गेल्यावर रेंज नाही ना येत बाय